हॅलो? हॅलो हा बोला ताई हा आवाज येतोय? हो. मला नाही येतय मला छान येतोय तुमचा. हा हा आता आला आला का? हा हा. काय बोलताय कसे आहात? मस्त. अच्छा चालेल हो मी पण मस्त हं. आवाज तुमचा खूप बारीक येतोय ओ. हो का? हो. मला चांगला येतोय तुमचा.
चांगला येतोय का? एक मिनिट मी रेंजमध्ये जाते जरा. हॅलो.
हॅलो? हा. हॅलो? हा हा आता येतोय जरा बरा येतोय का? हा.
काही नाही मग
काही नाही मग
आत्तामधी जुलै महिना स्टार्ट झाला त्यावेळेस किती पाऊस
किती पाऊस पडला ना हो. म्हणजे नको खूप नको न एवढा.
हो आणि या वर्षी फर्स्ट टाइम पडला हाय ना. हॅलो.
हॅलो? हा आवाज कटतोय काय की? हा. हो म्हटलं ह्या वर्षी फर्स्ट टाइम पडला पाऊस खूप हा दरवेेळेस पडतो पड पण या वेळेस खूप जास्तच पडला. आमच्या इकडे तर भरपूर पाणी साचले होते हा हा.
कुठे राहतो तुम्ही? हो मुंबई मध्ये अच्छा दोन तीन दिवस लाईट पण नव्हती बिना लाइटीचेच राहिलो होतो आम्ही अरे बापरे. हा बिल्डिंगमध्ये पूरं आलाय लिफ्ट पण बंद हा. फजितीच झाली म्हणजे हा खूप हाल झाले होते हा. काई काई कारण कशामुळे काय काय माहित पहिल्यांदाच पडला एवढा जास्त. ह हा हा हा.
हम्म.
हं, पडला तर पडतोय खूपच पडतोय. नाहीतर आता उघडला तर बराच आता बंदच आहे. हा ना ते तीन चार दिवस पडला हॅलो.
त्या नंतर मग
हॅलो हा बोला ना. हा मध्येमध्ये आवाज कट होतोय तुमचा आत्ता तीन चार दिवस पडला म्हणल्यात. तो परत आवाज गेला. हा म्हंटल तीन, चार दिवस पाऊस पडला त्याच्यानंतर ऊन पडला आता पण ऊनच आहे. हो खूप कडक ऊन आहे आता म्हणजे अ परत वाटते उन्हाळा आहे की काय. अ हो सेम सेम गरम पण खूप हो गरम पण होतय आणि त्याच्याने मग आजारही होतायेत. हो वातावरण चेंज झाल्यामुळे हे ना? हो म्हणजे एकदम पाऊस तेव्हा थंडी वाजत होती. आता ऊकाडा वाढलाय. पण पाणी पडलं खूप आणि मग पालख्या जायच्या वेळेला एकदम हे कमी झालं बंदच झालं, कारण रस ता पालखीला हवा होता. इंद्रायणीला न खूप पाणी म्हणजे तिकडे जाऊ नका इतकं झालं होतं सगळं.
आणि मग एकदमच उघडलं तर र स्ताही झाला, पालख्याही गेल्या. सगळंच छान झालं. हो हो हो बरोबर अगदी. हा हा आणि कुठे कुठे खूप जास्ती पडतोय, कुठे कुठे पडतच नाहीये. असही होतय.
हो ना.
हो ना. अ तुमचे इथं होतं का पाऊस जास्त? हा खूप होता म्हंटलंय ना, म्हणजे जवळ जवळ आठ दहा दिवस सलग असल्यासारखा होता. अच्छा आमच्या इथं पण होता, पण चार दिवस लगातार भरपूर पडला होता. त्या चार दिवसामध्ये लाईट नाही, पाणी नाही. खूप प्रॉब्लेम झाले होते, बाहेर जाणं मुश्किल झालं होत. हो तेवढा पाऊस पडला म्हंटल्यावर तसच होते ना. हो ह्या आधी सव्वीस जुलैला पडला होत हा तो तर खूपच जास्त तिचा म्हणजे नको पाहिजे होता तसला होता तो तर. हो. तो तर खूप डेंजर होता ऑफिसमधले लोक ऑफिसमध्येच राहिले होते. खूप म्हणजे खूपच बाहेर असं होतं. पण, कुठ पण आता पाऊस हवा पण आहे ना शेत कऱ्यांसाठी म्हणा आणि त्याच्या पुढे आपल्याला आहे. शेतकऱ्यांच धान्य पिकलं तर आपलं पुढे काहीतरी आहे.
हम्म.
हम्म. ते म्हणजे चांगला, व्यवस्थित पाहिजे आहे. पाऊस हा पण नुकसान होतय कुठे कुठे. म्हणजे दोन्हीमूळे पावसामुळे होतय कुठं आणि नाही पडला तर तसाही होतो आणि खूप पडला तर तसही होतय. हो ते बरोबर आहे. पण तरी पावसाची एक वेगळी मजा असते. ते तर आहेच. कसं वाहत छान पाणी वगैरे पाण्याशिवाय काय आयुष्यात नसतं ना, कसही केलं तर.
हम्म.
हम्म. नाहीतर म्हणजे कोठे-कोठे सगळ्यांना खूप दूर-दूर पाणी आणायला जावं लागतय ते किती हाल आहे. हो बराबर. गावी तर खूपच काय-काय ठिकाणी पाण्यांचा खूप प्रॉब्लेम हे ना. हा कुठ म्हणजे आता त्यांच्या बोरला विहिरीला असंही पाणी नसतं त्यांना त्रासच होतो ना म्हणजे खूप लांबून पाणी आणून काहीतरी करावं लाग तं ते सगळं स्वयंपाक म्हणा कुठे घरात प्रत्येक गोष्टीला पाणी लागतं.
हो
हो पाणी तर इम्पॉर्टंट आहे प्रत्येक गोष्टीला लागतं पण आता हे ते कसं म्हणतात आपण आता झाड तोडल्यामुळे म्हणतात कशामुळे म्हणतात कुठे पाणी मु जमिनीत मुरत नाही म्हणून म्हणतात.
हो.
हा तर ते पण होतय सगळीकडे. तेच तसं कसं होणार आहे पडायला म्हणजे जसा पाहिजे तसं छान पडायला पाहिजे सगळ्यांना सगळंच चान-चान होयाला पाहिजे असं. हो नाही इतके दिवस व्यवस्थि तच होता सव्वीस जुलै नंतर मग हा बऱ्याच दिवसाांनी खूप वर्षांनीच हो हा पहिल्यांदा अ सं झालय नाही तर आधी मधे आधी असं काय नाय व्यवस्थित पडला होता. हा आधे मध्ये
हम्म.
कधी-कधी म्हणतात की पडणार आहे तर खू पच पडणार आहे नाही तर पडणार नाही असं ही म्हणतात म्हणजे काही-काही ऐकायला आयता कोणी काय म्हणतय कोणी काय म्हणतय कु ठं भविष्य अस येतेय कोणी हवा तांदार सांगतय कोणी काही सांगतय अशा गोष्टीमुळे पण वाट तय की आता कुठं म्हणतात खूपच पडणार आहे कुठं म्हणतात पडणारच नाहीये. नाही पडेल पाऊस हा. कारण शेती शती त्याच्यावरच आहे ना आणि सगळेच कामं म्हणजे शेती काय प्रत्येक कामासाठी पाणी लागतच. अजून तुम्हाला पावसाच्या काय-काय गमती जमती माहिती आहे? गमती जमते म्हणजे लहान पणी ज्या शाळेत जायचो त्यावेळेस भरपूर पाऊस पडायचा सुट्टी असाय ची त्या छान वाटायच हो, अरे वा छुट्टी भेटली शाळेला. त्या वेळ्या मस्त वाटायचं पण या वेळेस घरी होतो पाऊस पडला असं वाटत होत अरे यार कुठे जाताय नाही का पडतय एवढा, असं होतय जास्त झाल्यावर असं होतय. हो खजित ती झाली की असं वाटत आपल्याला पाहिजे तेव्हा पाडला की छान वाट हो तेच. च्या आपापल्या सोयनुसार विचार कर ते पण हाय. हा. आता असं पडलाय, पण काय काय ठिकाणी एवढे प्रॉब्लेम नाही झाले काय काय ठिकाणी झालेत, आता माझे जे नातेवाईक आहेत अ तिकडे पण असं तीन-चार दिवस लगातार पाऊस पडला पण त्यांच्या इथे सगळ्या गोष्
ते सुरळीत होतात.
त्यांच्या ते काय सासला वगैरे नव्हतं पाणी लाईट पाणी वगैरे व व्यवस्थित होतं. फक्त ऑफिसला जाणं बंद होत, पण इकडं सगळंच बंद हो का ना, म्हणजे इकडे त्या साईडला. काही काही भागात जात हे झालेलं, कुठ झाडं पडली होती. कुठ ते, हा. पाण्याच्या ह्याच्यात ते मध्ये होलमध्ये पडून कोणी गेलं. कोणी काही बरेच काहीतरी खराबही झालं म्हणा असं.
होय पण, होय ते पण झालंय काय काय. म्हणजे कुठ खूपच फजिती झाली. कुठं कुठं चांगलं पाहिजे, असेल तसा झाला. काय माहिती आता, ते आहे. तेच. आणि बग परत त्याच्या मागे सगळं मग लाईट जाते ते फोन बंद होतात, मग सगळंच म ते ते पण होतंय. हो. फोन बंद, लाईट बंद, नेटवर्क नाही. तेच ना लाईट जरी असती तरी काय एवढं लाईट आणि पाणी, पाणी पाहिजेल होतं. मग काय काय नाही पाहिजेल हा घरात थांब एवढं काय नाही. आमचं पाणी पण लाईट नसल्यामुळे पाणीपण चढलं नव्हतं. हा नळ हा आणि नळ ज्यांचा असणार, त्यांच कसं बोर लावायची तर तसं ते वेगळ्या पद्धतीची फजिती होते. असली नसली तर तशी होते. आणि कसंतरी करायलाच लागतं त्याचं सगळं. ते आहे म्हणा की.
झालंच हा, झालंय आता थोडा आला पाहिजे पण पाऊस आता. हा आता येईल आता पडलंय, बरेच दिवस झालं होऊन पडलंय. पण आता आला पाहिजेल. हां आता, येईल तसा पण आ ता कधी येतोय काय माहित. खरंच आहे ना. ते पाऊस
आता ते अधिक मासामुळे पण पुढे गेला, असंही म्हणतात. कोणी मध्ये मध्ये ते जांभळाच्या झाडाचं यायला लागलेलं. जांभळ जास्ती पिकली, हो हो. हा पिकली तर दुष्काळ पडतो, पा खूप पडतो. काय काय आयले वे काय काय माहिती. वेगळं वेगळं. ते काय एवढं हे, ते प्रत्येक आपापल्या हेच्यानुसार विचार करत्यात. ते तसं त्याज्याने काय एवढं होय. अंदाज लावता नाही येत. ठीक आहे, चला ठेऊ. नाहीतर असच कोणी काय आपल्या
हेज्याने पसरवत.
ते होतं, हम्म. झाले दहा मिनट ठेवते. चालेल, हो हो ठेवते. हा हा बाय.